काय गं?
काहीस बाई, बसेली पाय, आता झालं कां जेवण?
हा, आत्ताच जेवण झाल तुमचा.
जेवण झालं, बाई. जायचंय पण. थोडा वेळ लागणार जायला. अं, का गं? बचत गटाचं कसं काय चालू आहे? कसं काय नाही?
चालू आहे आता, रेफरं चालु आहे.
अगं मला समजत नाही तेच्याकडचं, तेवढं थोडं समजून सांगशीण का?
हा सांगूना, या ना तुम्ही इकडं.
हा.. बरं बरं
तुमचा कितीक महिन्यापासून बाकी आहे?
मगन साहा-सात महिन्यांचा बाकी आहे आता.
बा... आमच्यातलं की दोन एकच महिन्याच बाकी आता फक्त
आमच च समजतन ते, माला समजत नाही ना ते रेकॉर्डच त्याच्यामुळे प्रॉब्लेम येवू रायला जास्त
उद्या मिीटिंग आहे वाटतं, याची बचत गटाची
हा मिटिंग पण आहे, आता मिटिंगला पण हजरा नाही
कुड ग
ठीक आहे त्या मधे मंडप रे मंडपमध्ये रेन ती मिटिंग आता जाण आपल्याला मिटिंगला बी सगळ माहितलचा माकर नाही. आणि ते रेकॉट पण समजून घेणे आपल्याला
ह ती तयवण बंद जीवनी मीटिंगे
हो ना मग जाणे वावरात काही काम नाही आता, हेच मक्काच तेच चालूल राडे सारा पाणी
दिलीत का मका?
नाही अजून मक्का द्यायची द्यायची ये, चालू आहे आता पुस तपास कस? हो ना शेतकार हम्म शेतकार सगळं चौकळ साणी, आता गऊ झाली पांढरीे गावाच भी
गवाला गऊ पडू रायला
हाव ना एवढी मरमर करा एवढं जीवाची राळ करा आणि असं आहे शेतकरी लोकायचं. आपलं चौकून बसा, चौकूनच ताण आहे, आलं आल्यावर ताण नसल्यावर ताण
भाव कमी झाला ना
हम्म.. आपल्या शेतकऱ्याचा भाव कमी होतो, बाकी सगळं वाढा सहज भाव वाढत, शेतकऱ्याच गावाच मालाचा भाव कमी
गहू आता गहू लाग म्हणा घरी, गावात काही नाही पण मग मक्का मक्काच
आत् तो आता हा आपला वावर आहे थोड थोडी म्हणा पण मग तरी बी ण थोडे पार मग तर याला बार बी बी घ्यायला त्याला मग लागत ना पैसे, मग इ जिकतो आपण थोडे फार
हम हा येईन ना लग्न ते काही आहे का नाही, कूठ? काही बाई
लग्न करते
हो बाई लग्न चालूच आहे बाई, आपले तारखे दोन- चार पुढे असनार लग्नाच्या दाटवाट
हा तती आंम्ही होत.
अन ते ऍपच चांगलं करत काय एप... अ खोला चालून पाहियं चांगला सोपय शिकाला भेटत थोडा फार मानसाला त्या ऍप मधून सोपं पण चालवल ते केवढं अवघड नाहीये. हम्म. आ?
संच संचिताई कुठे गेल्या?
आहे ना घरी ती.
आली तिकड हस्टेललाल जायेल आहे ना.
हा हा गेली ताबोड तोफ तिकडच ती आता हॉस्टेलच हम्म, काय करतेला घर तोन परेपर पोराचे शिक्षसा जा सय पारय नि नागं बं शिक्षया नि श सवाय. पोर शिकल्यास फाई
हम्म,
घर ठेऊन काय आहे. काय म्हणती म आजुन?
काहीच नाई मंग तेच विचारत हुते सहज
हाव का हम्म.
हम्म..
घरात कम्प्युटर घेऊन मग.
काम म्हणुन आता स्लॅपच हेना दोन दिवसान
हौ का हा बाई केमिस्टर ते मिस्त्रन लय जंलय घाण आता व्यवस्थित काम करून घ्या बाई
ह
थोडं उभा राऊन थांबून काम करून घ्यायचं उभं राहून तिथं.
हा आता थांबेल राहते म्हणा.
हा फरक पडतो बरं का आपण ते थांबल्यावर.
त्या लालच नको ओ
हा लोक कशी बी वंगाळ त्याला हा चालूय आहे ना पुढच्या वेळेस अजून. ते कुडं आली कालच्या परत धरून. धर तान आहे सगळा तसा ते कामळे लय किच सगळ लय टाईम लागत तर बसायला आमच्या, आमच्या खिडक्याचे बॉक्स खिडक्या आहे ना त्याचा चौकोनी उकडून ग्रेट लावा आण दरवाजला गिरणीट लावायचय. चौकोन दरवाजाला ग्रेनेट राहिले, म्हणून
आमचा एक दरवाज ला खिडक्या
हाव का खिडकी किती एकच हाय काय?
हा हा. हाव का हम्म, बर आहे मग तुम्ही बऱ्या खिडक खर्चाच्या खिडक्याला
तुम्ही काय करताय मग
अ एक आपल वावर कमी आहे.
म्या काय म्हटलं? जेवढं हाय तेवढं
हम्म, चालल मग आता ठेवू का. हा.
हाव.
आता बाबा चुकुन पडले पायवर बघ.